हॅलो!
अगं एक किलो.
हा, आवाज आता यालाय काय?
यालाय यालाय.
हा. काय कराल्यास?
काय नाही बघं, घरातली कामचं की. देवपूजा केली आज सुट्टी
तुझ जरा आवाज अस घुमाला लागलाय
हॅलो!
हॅलो!
अग एक मिनिट
हा आता आवज आलता बघ
हॅलो!
हा आताही आलाय बघ
यालाय का ते हेडफोन होतं ग म्हणून येत असेल तसं
घुमल्यावानी आवाज यायलता
ह हा हा हेडफोन घातले की येते तस
हा हा म्हणून मी पण हेडफोन काढले बाई!
होय तुझं येनच झालत मगाशी काय?
हा आता यायला लागलाय तुझा व्यवस्थित आवाज क्लिअर आहे.
हा हा हा मला पण याला आणि काय मग आवरलं?
कराय लागलोय बघं, स्वयंपाक करायचायं.
हम्म
मामा मामी येणार आहेत आज
हय.
हम्म
हा हा.
ते आवू वारल्या पासून आली नाहीत ना त्यांनी
होय.
म त्यांना बोलवलेल आज म आता बघूया पावसाच्या बेतावर म्हणल्यात.
हा हा हा. तरी आज सकाळपासून कुठे नाही आहे पाऊस म्हणजे सकाळी पडलाय सोड जरा
इकडं काय आहे की बाई पाऊस इकडं
सकाळी थोडा वेळ पडून गेला आणि त्यानंतर आता एक तास दोन तास झाल थांबला. नाही झाल.
हा खर इकडं आहे.
दिवसभर हायच बाई पाऊस
होय इकडं पडाय लागलाय जरा
होय इकड पण पडायलाय नदीला तर केवढं पाणी वाढलय.
वाढलय काय पण ह्यला पंचगंगेला तर लगेच पाणी वाढतय बघ.
चार दिवसात म्हणजे वाढलय अजून सुरुवात हाय.
अजून सुरुवात हाय तर अस हा, आता अजून लई पडणार हाय पाऊस.
काय म्हणालतीत बाई पाणी पातळी खाली गेल्यावर वाळू उपसा केली नाही म्हणून लगेच एवढं पाणी वाढलं असेल काय?
हा, होय.
रील, न्यूज
होय, होय वाळू उपसा पण करायला पाहिजे.
पाण्यान वाहून येतं ना वाळू, धरणावरच. पण केलं नाही वाटतं.
होय.
काय न्हवच म आता हे आता प्रॉब्लेम्स येतात मग त्या
होय होय.
हम्म जेव्हाच तेव्हा ते करायला लागत्यात सगळ्या गोष्टी
तेच की केलं की बरं होतंय ना
बरं होतय होय.
होय.
हे आता तस करायला लागेलं कि म ते पावसाचा वाढणारच की पाण्याला खाली वाळू हाय म्हण म्हटल्यावर पाणी वाढणारच.
होय वाढणारच की बघूया आता काय कर होतय पावसाच कस काय धरण तर भरायला पाहिजे शंभर टक्के त्याशिवाय वर्षभर कुठलं पाणी
होय. आणि काय मग?
काय नाही बघ चालू आहे लोटून काढालोय तू होय गेल्या की
हा हा.
कामावर. नऊला जात्या ना.
तुला आज सुट्टी.
सुट्टी रविवार
रविवार
हो
हम्म
पोरी
पोरी आहेत की आता चहा नाष्टा सगळं आवरलंय आता जरा पोहे बनवून दिलं त्यासनी म्हणजे जरा खाल्लंकी जरा एक दोन तास खेळतात निवा आता चहा नाष्टा झालय आता आणि त्या आजोबांनी खायला आणलं होतं चहा बरोबर खारी बिस्किट टोस्ट मग काय तुमची चैनीच चालूय म आता खाल्लस आता जरा बसला टी व्ही बघत आता पाऊस चालूय बाहेर
हम्म आता काय बाहेर जायला येत नई
बाहेर जा तरी पण ती म्हणाल की सायकल फिरवू काय म्हणून मोटी पोरगी ला बाहेर स्वत सायकल फेरवाय चालल्यास मग बसली मग आता आ आता टीव्ही बघाय बस्त्यात तर अभ्यास कर म्हटलं की ते नको
भाऊजींना पण आज सुट्टी असेल
होय होय त्यांना पण आज सुट्टी आज रविवार
हो आणि काय मग
काय नाई बग चाललंय आवरावर आता जरा आवरायचं
मी पण झाडू मारत होते
हम्म झाडी वगैरे झाले देवपूजा हुंबरा पूजा तुळशी पाणी सगळं आवरलय आज लवकर
आमच अजून कपडे धुवायचेत बाकी झालं आता
हम्म कपडे का आहे आई मीता चपात्या- करायचं. मग आता ते मामा मामी आले की, मग जरा भाजी करणारय आहे. जरा पनीर आणि काजू- ते
होय काजू पनीर.
हम्म. काजू पनीर बनवायचेय.
हा हा हा.
ते साहित्य सगळं आणून ठेवलं होत. त्याने- आधी त्याला गरम गरम बनवून ठेवायचं.
होय. चालतय की.
हम्. मग आणि कपडे
हम्म. तरी बाहेर इथ शेड आहे घातलेय.
तरी पण ओली राहत्यातच की.
हम्म ओले राहतात. किती ओरडत्यात. ह. किती ओरडत्यात बग पोरी.
हो
हे दंगा करत द ग अस असता दिवसभर दंगाच चालू असतोय
समोर त्या मुली आहेत त्या खेळायला बोलवायला ते तु् किन कसं बुक्स? एकी खेळायला एकी खेळायला म- मला.
त्या त्यात आता प पावसातच नको होतय ग. हम्म चीक चीक जरा वाट- राड असत्या बाहेर.
होय.
हम्म. त्यामुळे नकोच होतय. हम्म.
खरं पाऊस पण पाहिजेच.
पाऊस पण पाहिजे सोड. यावेळे- पाऊस नाही पेरण्या झाल्या नाहीत -
जरा लेट झाला तर कसं, वलतं लोकांना-
हम्. उन्हाळा कधी एकदा सपतोय व्हायलत सगळ्यांना.
होय.
हम्म. कसला उन्हाळा काय भयानक होत खूप ऊन.
ह्. काय-
लई म्हणजे लई त्रास होतो
होय उन्हाळ्यात त्रास लई व्हायलाता. कारण होतच तसल उन आणि बाहेर पडायला तर काय- बघायला पण नको वाटत. पाच का सहा ला म्हणजे ऊन सहा पर्यंत कसलं ऊन-
होय उनायच सात वाजला तरी दिवस हो मावळाय चा नाही.
होय आणि सकाळी तर आठला म्हणजे- साडेसात आठ ला म्हणजे ऊन. आठ वाजले की बारा- वाजले कळतच नव्हतं.
कळत नव्हतं.
तेच की.
हम्.
ह् काय ग.
हम्.
आणि काय.
काय नाही बघ चाललंय रोजच्यावडे लिंग रज. काय करायचं आज पोरीस मी पण सुटते. ना त्यात नि पण सुट्टी निवत निवालते कुठ. लगर काच ग होोचे काम बा.
थोडं काम.
हा नि. कुठ आलं उल ड्रावर जास्त काम लागत. सगळी घरात असतात त्यांना हे रोजच कस रोज रज ते झालं की काम आकारयला म्हणजे आवर्तत निमाणस हो दिवसभर.
तेच की आज सुट्टी तर मम्मी पण भाकरी ठेऊन गेला. दुपारी कर बारा वाजता.
ह् ह ह. आमचं पण तसच वेगवेगळं काहीतरी खेळायला पाहिजे होतंय रविवारच सारखं. थांब सगून.
हा.
गौरी पण घरात. त्यांचे बाबा पण घरात.
होय.
मग ते सारखं कायत कायत बनवायचं. भांडी काढायचं कसाळा काढायचं. हम् काम काय संपत नाही एक दिवस क मी तर सगळ म्हणतेय. रविवारी मला एक्स्ट्राची कामं लागतात रोज जातायस ते. सगळे तुमच्या तुमच्या हना बरं असत. दबा घेऊन गेलं की.
काम आवरत्याात.
कामावर त्यात होय जेवण. धुन भांडी सगळं लोट झाड फरशी. सगळं आकाराला म्हणजे ओरून निे म्हन.
नऊ दहा पर्यंत होते सगळं आणि मग नंतर बाकीची कामं काय. करायला वेळ लागत नाही.
करायला लागत नाही
होय.
उच्या द त्यामुळे स्वफाक वगैरे नवला होतोय ना. स्वयंपाक नाष्ट्ता कि सुट्टी दिवशी उडायलाच करतत.
तेच की आ त पण भावाचा डबा असते सकाळी त्यामुळं होते लवकर देवण हो. मग काय बाकीची कामं नंतर आल्यावर. मी आल्यावर करते मग मग्मी तेवढं करते जेवण.
हा तिला पण लेट होत असेल ना.
शिनवलं जात्या ना जेवण तेवढं करून जात्या कपडे भिजवले तर भिजवून जात्या. मी आल्यावर धुतो मग.
हा. तेव पूजा वगैरे अून जात असल.
होय देवपूजा वेळ मिळाला तर एक एक दिवस करता एक एक दिवस नाही.
हम्म.
कोण घरात असेल ते करतोयच मी असेल तर मी तेी असेल तर ती.
हा हा म चांगलं आहे.
चालतेय मग.
चालते हा हा.